हॅलो.
हॅलो.
हा. येतो आवाज?
हो हो येतोय येतोय.
काय माहिती माझ तुला कॉल केल्यानंतर समोरच्याला आवाज ते अस ते अस होतेय माझ्या कडून ऐ तीन कॉल म्हणजे तिन कॉल अशेस गेले माझे विचार करा.
माझे पण तेच होतय झिरो झिरोच दाखवतय आवाजच येत नाही आणि रिंग जात ते पण मग ते तिकडून कॉल रिसीव्ह नाही होत.
रिसीव्ह केल्यानंतर पण तेच हे रिसीव्ह केल्यानंतर आवाज नाही जातय.
हा हा अस होतय सारख,
आता माझाच आवाज मला रिपीट येतोय.
जाऊ दे तरी आपण करूया दहा मिनट तर,
हो बरोबर आहे करू नंतर मी पण करतेय. वाईट वाटत ना एकीने बोलून घेतल तिचा कॉल झाला माझा कॉल झालाच नाही.
बापरे अहो माझ पण ते च झाल आधी मला त्या बोलल्या मी करते म्हटल ठीक आहे मग त्यांनी केला आणि मग बोलले मी बोलले नंतर मग दहा मिनिट झाले आणि नंतर करायला गेले तर त्या अस ऑनलाईन नॉर्मल मला कॉल करताय आपल रेग्युलर कॉल पण मग असा कॉल त्यांना जातच नाहीये, रिंग म्हणजे त्या मला बोलतात कॉलच नाही येतेय.
सेम माझ माझ्या बरोबर पण असच झाल.
हा तर त्याच्यामुळे मग काय बोलणच नाही झाल.
मग मी अशीच बसली होती, म्हणून मला मग आता तुमचा मेसेज मीळा
मी केव्हा मॅसेज टाकला तुम्हाला मी पाच वाजता जेव्हा स्कूल वून आली तेव्हाच मेसेज केला होता का पण करु.
हो हो माझं पण आता बाळ हा झा, आपले किती झालेत काल?
एकच केला ना आपण काल एकच केला. तीनही करून टाकल कन्फर्म तीन.
हा हा चालेल चालेल. आज माझं एका म्हणजे ताईंनकडे बोलणं झालं तर त्यांनी असं मला असं घरगुती म्हणजे घरी राहिल्यावर बिझ नेस ते असतात ना घरून आप आपण काम करू शकतो, त्याबद्दल सांगित प्रथर्षा म्हणून काहीतरी कंपनी वगैरे काहीतरी आहे, मग त्या कंपनीमध्ये आपण सोळाशे रुप ये इन्व्हेस्ट करायचे.
अच्छा अच्छा हा.
ते इन्व्हेस्ट केल्यानंतर मग ते वन टाइम इन्व्हेस्ट मेंट आहे सोळाशे रुपये मग त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये तुम्ही साडी विकू शकता ऑनलाईन, अ त्यानंतर जे काही महिलांना जे पॅड वगैरे लागतात किंवा अ ज्वेलरी लागते तर त्या सगळ्या गोष्टी जे काही आहे ते महिलांच सगळ त्यामध्ये तुम्ही सेल करू शकता आणि मग त्यातून तुम्हाला ते एक तर कमी बजेटमध्ये मिळतं वस्तू त्या सगळ्या आणि त्यातून त्यातनंतर मग तुम्ही जेव्हा ते मार्जिनमुळे मग तुमचं ते कमिशन निघ त तर त्या ताईच असं म्हणं होतं का मी यामध्ये गोल्ड डायरेक्टर झाले वगैरे आणि अ हा आणि अ तुम्ही आता समजा मी त्यांच्या थ्रू तिकडे जॉईन झाले किंवा लागले तर त्यांना तो सातशे रुपयांचा फायदा होतो अस तर मग माझ्यात थ्रू कोणी जॉईंट झालं तर मला सातशे मिळणार, आणि मी त्यांच्या थ्रू झाले म्हणून माझ्या कडून जो कोणी जॉईन चेन चेन टाईमच आहे ते मी त्यांना म्हणल एम एल एम आय तर ते त्याला नाही बोलतायत पण तेच आहे बहुतेक ते आणि मला
पण या चेनच काय आपल्याला बनवाव लागतात ते मुश्किल आहे पण कन्व्हिन्स कराय ओ
हा म्हणजे त्यांचा असं आहे ना, का मला आता तीस हजार म्हटलं तीस हजार बोलो दर महिन्याला तुम्हाला येतात, की वन टाइम आलेले आहेत एकदाच नाही बोलता एकदाच आलेत हा एकदा आलेत तर म्हंटलं असं नाही ना दर महिन्याला एक काहीतरी फिक्स इनकम पाहिजे ना.
पाहिजे आपण अर इतकी मेहनत करतोय ना आपला इन्कम ती कंटिन्यूय झाली पाहिजे ना.
ते सगळं म तुम्ही सोळाशे रुपये भरताय ती त्या बोलतात त्या आपल्याला पहिल्याच दुसऱ्याच्यात मार्जिन मिळून जात अस म्हटल ठीक आहे प आता तुम्ही कोणी आपल्याला जॉईंड होईल असा ह हमकाच नाही कारण की आजकाल पैसे घेऊन कॅम्प पण खूप होतात.
हो होतात ना होतात सगळी इन्फॉर्मेशन घेतात आणि फ्रॉड करतात.
फ्रॉड करतात म्हणजे अगदी सुरुवातीला आपल्याला पैसे सुद्धा देतात म्हणे आता सोळाशे जरी घेतलेत ना तरी आपल्याला पैसे सुद्धा घेतात पण तेवढे डबलने आपल्याकडन काढतात आणि मग गायब हुतातं.
मग गायब होताय ट्रस्ट नाही करू शकत आप
देण्यासाठी ते विश्वास देण्यासाठी ते करतात पण पेमेंट वगैरे पण नंतर मग फसवतात पण.
म्हणून मी आहे ना ऑनलाईन बिझनेस वर हाय ना ट्रस्ट करतच नाही माला माहिती रिस्क नाही घेतला आप कारण आपण आधीच आपण जस तस आपण चालवतय आपल्या घर आणि त्याच्यात आपण लॉस खाऊन भेटो बसायच.
बरोबर आय बरोबर आय.
त्याच्यामुळे, तुम्ही व्हिडिओ पाठवला तर तो तुम्हीच एडिट केलाय पूर्ण? व्हॉईस तुमची ना त्याच्यात छान वाटला माझ्या हसबंड ला पण दाख म्हटलं ब यांच्याशी माझी फ्रेंडशिप झाली कल काल तर ते असे असे व्हिडिओ
ह मी तस त्या त्या टाईपमध्ये किंवा आपल्या ऑनलाईन शॉपिंगच्या वगैरे त्या असं करत असते ग्रुपला मी टाकल्या होते लिंक वगैरे, आणि असं मला मला पण त्या व्हिडिओमध्ये असं घरातला आपण आता उठलोय, भांडी घासतोय, जेवण करतो मला असं काही करायचं नाही, काहीतरी लोकांना त्यातनं माहिती मिळेल त्यांना आपला व्हिडिओ बघून काहीतरी समजेल.
तुमच्या घरामध्ये काय झालं ते सांगत ते प्रत्येकाच्या घरात असतं. पण तुम्ही काहीतरी अशी माहिती सांगता जी लोकांना नाही माहित आहे.
हा जी ज्यांना आवडेल परत कमी पैशामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू कशा दाखवायच्या काय कारण की ऑनलाईन पण काय होत आता तुम्ही एक प्रोडक्ट घेतला आता समजा लहान मुलांची वॉटर बॉटल आहे, तर सेम दिसते ती पण प्रत्येक सेलर हा वेगवेगळा अस तो आणि सेलर वेगवेगळा असेल तर त्याचा ब्रँड पण वेगवेगळा असतो त्याची क्वालिटी मटेरियल हे ते सगळं वेगवेगळं असतं प्राईज पासून सगळ्याच गोष्टी. हा हा तर मग आता म म्हणजे, ए पडशील तू. मला बऱ्यापैकी आता माहित पडलंय की अ कोण चांगले आहेत कोण नाही म्हणजे कारण का एवढे तीन चार वर्षापासून त्यामध्ये आहे तर मग थोडंफार नॉलेज आलंय त्यातलं जरा चांगल्यापैकी.
तो वरुन जास्त करुन मागवते पण मलापण च्या गोष्टी ते आपण ज्यांनी परचेस केल्या त्या वेगळ्या दिसतात आणि त्या ते वेगळ्या दिस
हा मग त्या लिंकवरन तुम्ही जर घेत लं ना की तुम्हाला तीचं वस्तु मिळेल असं आहे, कारण का ती लिंक त्याच सेलर कडची असते ना त्याच्यामुळे हा आता मी तुम्हाला सांगते मी इतकं मिशो मध्ये मला म्हणजे प्रो झाले ना की खूप वर्षांपासून करते जवळजवळ सात आठ वर्षांपासून मी मिशो वापरते हो हो तर त्याच्यामुळे मला इतका विश्वास आहे ना आणि तुम्हाला सांगते आता इतकी गॅरंटी आहे ना इ इव्हन फ्लीपकार्टची सुध्दा मा गवली वस्तु तरी त्यांची डिलिव्हरी लवकर होत नाही आपल्याला शंभर वेळा कॉल करायला लागतं माझं स्व तःच एक वाॅच मागवलं होतं, री री प्लेसमेंट अस ते वगैरे आपल्याला कळून येत नाही आता माझ्याकडे ना मी त तेव्हा ते कमोड मला पाहिजे होतं तर हा नाही ते असं फोल्डेबल असतं त्या टाईप त्याच्यात दिसताना ते फोल्डेबल दिसला आता माझी चुकी की म ते वाचलं नाहीे नीट. पण ते फक्त कमोडची सीट आली तीन हजाराला मला ह तर म मी री टन करायला गेले तेव्हा कळलं की याला रिटन पाॅलिसीच नाही आहे रिप्लेसमेंट होईल रि टर्न नाही होणार, आता रिप्लेस करून हेच प्रोडक्ट मला परत येणार आहे ना.
परत न्याव ला
हा, मग मला हे नकोय म असं नाही आहो मग ते म्हणून मी ते एमेझॉन पण सोडून दिलं. फ्लिपकार्डवर तर डिलिव्हरी येतोय आज उद्या आज उद्या करून डिले डिले करून त्यांने पंधरा ते वीस दिवस घालवले ते म्हणतात कॅश आणि मी कॅश ऑन डिलिव्हरी ठेवते बऱ्यापैकी.
हा हा हा.
तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा लगेच येईल मग म्हटलं जाऊदे एकशे अठ्ठ्याण्णव वगैरेच कायतरी हो त म मी ऑनलाइन पेमेंट केलं ते त्याच्यानंतर सु ध्दा आठ दिवस त्यांनी घालवले इ कार्ट वाल्यानी, इतकं म्हणजे ते म माझ्या मिस्टरांनी फोन करुन वगैरे इकडे तिकडे सगळं चौकशी करुन कारण की आपण पैसे भरलेत ना. मग सगळं ते चौकशी करून तेव्हा ते कुठे पंधरा वीस दिवसांनी मला पार्सल मिळालं एवढं ते
बापरे! ने ने होता होता ए एक वेळेस त्यां पण शर्ट मागवला होता ना, तेच झालं होतं. मागितलं काय? आलं काय? आणि रिटर्नला सुद्धा इतके त्रास देतात. खूप त्रास देता रिटन ला.
हो ना मला त्याच्यामुळे मिशोवर इतका विश्वास आहे ना. रिटर्न पॉलिसी पण, त्यांची खूप मस्त प्रोडक् तर चांगलेच येतात सगळ्या वस्तू बऱ्यापैकी, आणि त्यातून त्या रिटर्न पॉलिसी छान आहे म्हणजे आपल्या डळ्यासमोर रिटन घेऊन जातात आणि लगेच पैसे येतात म्हणजे तो कुरिअरवाला रिटर्न बा बाईकवरर सुद्धा बसत नाही? तेवढ्यात माझे पैसे येऊन जातात. असं हे त्याच्यामुळे म ते मला ते असं बोलतात ना ते लोकं म्हणतात काय मिशो काय मिशो पण म मिशो खरंच बेस्ट आहे. प्रोडक्ट पण चांगले हेत कमी रेंजमध्ये. आणि अस जे जे असे घरगुती बिझनेस वगैरे, करतात ना बऱ्यापैकी त्यांच्याकड तिथे त्या प्लॅटफॉर्म व सेल करतात. मग त्यांना हे परवडतात गोष्टी अस हे
आजकाल काय आहे. कमी पैशात चांगली वस्तू पाहिजे. तर मग ती तशी त्या तो ऍप बरोबर आहे आपल्यासाठी.
हा आणि आता आपल्याला बघ कमी पैशात चांगल्या वस्तू कुठे मिळतील आपण हे बघतो. दुकानात जरी गेलो तरी आपण चार पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो.
हम् त्याच्यामुळे असं होतं की? माझा तोच प्रयत्न असतो. की चांगल्या वस्तू मागवायच्या आपण वापरून बघायच्या आपल्याला पटल्यात खरंच कामाच्या आहेत. तर मग मी त्या समोर दाख
तर बरोबर आहे ना विश्वास वस्त होऊन जाते ना
आता उगास मी काहीतरी मागवलं. लोकांना माझं ते चांगलं आलं लोक लोकांना आलं नाही मग ते परत म्हणणार तू फक्त दाखवलं कस वापरायचं?
घेतील दुसऱ्या वेळेस घेतील का? त्यांना एकदा त्यांना कळलं ना का ही वस्त ट्रस्टड आहे. तर दुसऱ्या वेळेस पण, आपल्याकडन घेतील.
घेतात त्याच्यामुळे मग मी ते मागवते वापरते वापरून दाख हो ते तुम्ही इन्स्टाग्रामवर पण बघू शकता माझ्या व्हिडिओ वगर. वगैरे मी टाकलेले आहेत. त्याच्या व्ह्यूज कमी आहेत पण ठीक आहे सुरुवात आहे होते.
सुरुवात कमीपासूनच होते.
हा आणि आज न उद्या होईल. काही नाही काहीतरी चांगलं नाही झालं तरी जाऊ दे माझा वेळ जातोय. मी काहीतरी करतेच मला समाधान मिळत. हा हा तेच मी काहीतरी करते. त्याच समाधान मिळते ते खूप आहे.
काहीच नाही कळतं ते प्रयत्नच नाही केला.
नाही आणि असं होतं ना, ते जॉबला जायचे आता बाळामुळे जॉबला जात नाही मग ते दर महिन्याला सॅलरी यायची हा पहिलंच आहे.
हो मग आता बर काय पहिल्या पहिल्या वेळेस आपण नाही निघलू शकतं कोणी सांभाळला सासू सासरे पण नाहीहेत.
आहेत सासू सासरे पण त्यां दोघं पण एजेड आहेत म्हणजे सेव्हंटी फाई्ह प्लस आहेत ते दोघही आणि त्यातून त्या डायबिटीज बी पी अ त्यानंतर सासऱ्यांना अस्तमा, सासूबाईंना परत त अर्थरेटीजचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मग आणि मु मुली म्हण ल्यानंतर किती चंचल असतात तुम्हाला माहि तीय एकदम ऍक्टिव मुलांपेक्षा, त्याच्यामुळे इतकं ते लक्ष ठेवावं लागतं.
हो हो, बरोबर आहे ना आता त्यांना त्यांना वळ वेळ देणं जास्त गरजेचं आहे.
हा, म्हणून मग ते सध्या जॉब स्किप केला आणि मग घरीच आहे, डी डिलिव्हरी नंतर. तरी मी नऊ महिने पूर्ण जॉबला जात होते.
ती शाळेत जायला लागेल ना
नाही मी आता तिला घातलंय न प्ले ग्रुपला घातलंय पण अजून कसं ती तीनच तास शाळा असते, तीन तासामध्ये आपल्या आपलं घरातलं स्वयंपाक पाणी कारण का सासू बाईंना काही घरातलं म्हणजे असं, हा सगळंच आवरायला लागतं ना.
चालेल मी करते तुम्हाला, टाइम झाला आपला मी करते तुम्हाला ना, उचला ओके ओके ओके.
मम्मा.